हम्म! काय केली ग स्वयंपाक?
स्वयंपाक वरण आणि भात तर आत्ता लावलाय.
हम्म!
हम्म! काय म्हणतेस कशी आहे?
मस्त मजेत आहे बघ म्हणल बरेच जर झालं फोन नाही फोन तर करूया. आग मी जाणार. ते ट्रिपला जरा गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट.
अच्छा!
तुला तिकडचं जरा काय माहिती काय? तुळजापूर म्हणा किंवा गाणगापूर म्हणा. तर जायला.
अक्कलकोट आहे. त्याच्यानंतर तुळजापूर आहे. बाळाचा खंडोबा आहे.
कुठा आहे ते बाळाचा खंडोबा?
सोलापूरच्या अलीकडं एक पाच किलोमीटर. हा. त्याच्यानंतर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ यांचा आहे.
तिथ अक्कलकोटला गेल्यावर काय काय बघण्यासारखं?
अक्कलकोटला अ चोळाप्पा महाराजांच्या समाधीचा तिथं हे आहे ते तिथं महाराजांचं वास्तव्य होतं.
हा हा हा.
मग तिथं तो वाडा आहे त्या वाड्यात आहे ते. म्हणजे अलीकडे आणि तुम्ही जे जाता ते वटवृक्ष मंदिर जातात त्याच्यानंतर आं
तुळजापूरला म्हणजे मंदिरच आहे ना.
तुळजापूरला काय आपलं देवीचं मंदिर.
आणि मा तिथं काही मारडी पण जवळ आहे काय सोलापूर कुठतरी?
हो हो हो बाळ्या आणि तुळजापूर आणि च्या जवळ आहेत.
हा. ते म्हणजे कसं जिथे जवळ जवळचे जरा देव फिरून आले की बघून दर्शन घेऊन यायला येतंय ना. गाणगापूला पण जाणार आहे. तिथं गाणगापूरला काय? भुतानाचा डोंगर वगैरे आहे काय तिथं?
तुळजापूर, अक्कल कोट गाणगापूर. सोलापूरला सिद्ध चश्वरच मंदिर आहे खूप छान आहेबघण्यासारखं तळ आहे. तळ्याच्या मध्ये मंदिर आहे ते.
हा तू गेलतीस का कधी?
हो.
आमचं कस आहे ति तिथं मी अगदी लहान
तलाव आहे तलाव तलावामध्ये
हा अगं तिकड बाकीकडें कस सगळी इकडे लहानपणी गेलेलं ग त्याच्या बऱ्याच दिवस झालं गेलोच नाही ना. पंढरपूरला पण छान छान आहे ही बघण्यासारखं विठ्ठल मंदिर आहे
प्लस आणि सोलापूरची चटणी प्रसिद्ध आहे शेंगदाण्याची
हा होय होय ऐकलंय खरं हा आणि ती ह बाजारआमटी पण काहीतरी आहे ना ग पंढरपूर मध्ये त्याकडे सोलापूर भागात. तिकड
ती पंढरपुरात प्रसिद्ध आहे.
हम्म ते आ जरा हम्म जराम क होय
हम्म सोलापूरची कडक भाकरी अं त्याच्यानंतर
मक्याचा चिवडा पण असतो वाटतं मक्याचा चिवडा ना? नाही तिथं तर मी एकदा सोलापुरात नेताना शेंगा चटणी आणि मक्याचा पोह्या चिवडा घेतलेला .
हम्म त्याच्यानंतर तिथं येत ताना तू पंढरपूरला पंढरपूरच्या अलीकडे सात किलोमीटर येताना भारतात दुसरं सूर्यनारायणाचं स्थान आहे. हॅलो सूर्याचं मंदिर आहे.
हा, हा, हा.
हम्म. त्याच्यानंतर म्हणजे बरंच काही असं आहे पंढरपूरला तर खूप फिरण्यास.
नाही पंढरपुरात तर माहिती आहे थोडा मला भाग ककालपूरच्या गण पती आहे परत अजून तिथं एक मंदिर म्हणून आहे काय आमच्या बाबानी न्यायचे लहानपणी खूपच आहे पाण्यात होती. बोतेश्वर म्हणून स्मशापाशीच एक महादेवाचं मंदिर आहे. ते फकारपूरला तेहरला जाताना का नाही गोपाळपूरला जाताना म्हणजे रस्त्यात लागतय. न तं ठिकाण आहे हा ते विष्णोपद म्हणून आहे ते पाण्याच आहे. तिथून जरा थोड्या अंतरावर थोड्या अगदी दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर
आग असं सेम महादेवाचं मंदिर आहे ना अ माचनर म्हणून आहे.
हा अग हो, हो, हो. तिथं आम्ही शाळेची ट्रिप आमची लहानपणी गेलेली . ग आम्ही बघा आमच्या आम्ही
तिथं तुला माहिती का तू बघितला मग लहानपणी गेली होतीस तर तो देवमासा असा बघितला असशील.
हो हो बघितला बघितला आमची चालत न्यायची आम्हाला शाळेची ट्रीप. जायची चालत जायचं विष्णूपदाला मी चालत जायचो. येताना नावेतन बसून यायचो पाण्यात. ह खूप छान आम लहानपण पण खूप मस्त गेल. आता नवीन नवीन झालंय खूप. आणि इस्कॉन मंदिर ते तर किती प्रकारच्या दूरचे .
हो, हो.
सनपुरी महाराजांचा.
आ एकचूली एम आय दुकाई, पद्मावती मंदिर, अंबाबाई मंदिर लखुबाई खूप छान आहेत मंदिर.
जायच, फिरायच खूप, खूप, खूप मजा करायचो लहानपणी आम्ही आणि असं पंढपुरातले ठिकाण नाही की आम्हाला माहित नाही तिथं प्रत्येक ठिकाणी जाणं, पंढरपूर येमायतुका हे पंढरपुरात येईमायतू का कालामर्ती पद्मामवती भुवनेश्वरी अंबाबाई खूप काही असे छोटे छोटे छोटे . भरपूर आहे. आम्ही आमचे लई लहान भाऊ बहिणी सग जायचो उपाद्या करायचो नवरात्राच्या दिवसात खूप छान असत बालपण .
अच्छा हा हा हा तूळजापूरला सुद्धा तुला माहिती का पौर्णिमेला म्हणजे नवरात्र पौर्णिमेला अश्विन सुुद्धा पौर्णिमेला लोक महाराष्ट्रातन सोलापूरला आ रूपाभवानी मंदिर आहे.
हा माहिती आहे.
सांगून निघायचं चालत जातात लोक.
हो हो हो हो मा माशाल घेऊन वगैरे जातात ना?
मशाल नाही चालत जातात.
जाताना मशाला घेऊन जाते रात्रीच
अगत ते खेडेगावातले लोक अशी ती तेचि सांगटना असती ती माश्याला घेऊन जातात आणि एरवी भाविकांची श्रद्धा आहे ना ते सुद्धा चालत जात खूप लोक असत कर्नाटक तर प्रचंड असत
होय होय
हम्म अक्षरशः म्हणजे उभं राहायला जागा नसत तर चालताना आणि तिथं ते धाकटी तुळजापूरची देवी छोटी मातीका देव इकड नाही गेलातर आपण त त पण जाऊन दर्शन घेऊ शकतो तिथनं दहा किलोमीटर आहे फक्त
आहे का तुला वेळ लामच्याबरोबर तू पण भेटला
चल कि
चालय बघ मुलाला आणि सॅटर्डे संडे जाणार आहे त्यामुळे मुलाचं पण शाळेत सुुट्टी पडलच नाही एक दिवस
हम्म नाही नाही सॅटरडे संडे प्रचंड गदी
काय करायचं कारण आता आम्ही माझ्या नाती नावर घेऊन चालय तम शाळा बुडून जायचं म्हणजे ते अवघड पडतय नाही त्याच्यामुळे आम्ही दोन दिवस एक दिवस ी बडली तर लय म्हणजे रविवारी परत रात्री महागाडी
नाही आम्हाला दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असती शाळेला
हा हा ह
हम्म
सॅटरडे संडे प्रचंड गर्दी असते आणि आता अधिक महिन्यामुळे खूप गर्दी आहे कारण ह पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे ना
हो हो
म्हणजे ऑल महाराष्ट्र ते विदर्भ मराठवाडा इकडचं प्रमाण जास्त असत आता पंढरप
हो हो हो खूप गर्दी आम्ही परवा गेलतो ना अ तथे आम्ही दर्शनला गेलो होतो रात्री माझी बहीण केले तो तरात आम्ही ते पास वर गेलतो बघ दर्शन करायला पास वगैरे पास वगैरे घेतला आणि मग हो माझ ज हर पणरत आहे ना भाळ भाऊभव त्या हम्म आणि आमचे बरोबर असत व जा नाही आता बाग पण मस्त केली न परवा मुलांना आम्ही बागेत घेऊन गेलो म म्हणजे केो खूप एन्जॉय केला मस्त मजा आली हम् हे क तू लाभ
ते पंढरपूर ऐक ना मला एक माहिती सांग ना ते पंढरपुरात मी खूप जणां ड ऐकलं होत म्हणजे मला ते माहिती नीट सांगितली नाही देव म्हणजे असं ते पाचदेवांची काहीतरी कहाणी आहे बघ म्हणजे जे अ मारुती समोर नंदी आहे त्याच्यानंतर देवळात म्हणे कुठेतरी मोठा गणपती आहे जाताना आणि पद्मावती देवी ही अशी महादेवा ह्याच्यावर हे आहे वास्तव्य
हो
आकार त्याच्या साईडने महादेव आहे लिंग नाहीय फक्त हा आणि अ नंदी काहीतरी मारुती समोर आहे म्हणे आणि देवाच्या डोक्यावर काहीतरी महादेवाचं हे आहे ना महादेव आहे ना डोक्या
मा
ते काहीतरी कहाणी आहे ना पाच
हो पंढर हो आहे आहे तिथ पण कस माहिती पंढरपुरात सुधा पुंडलीकाच म्हणजे विठोबा तिथ आलावता की नाही म्हणजे पुंडलिक सेवा करत हो आईवडलांची तेव्हा सेवा करताना कुंड म्हणजे विठोबा म्हटले मलाएक मला भेटायला इकडे मला हे भेटायला इकडे मग पुंडलिक म्हंटला माझे आईवडील मला महत्वाचे पहिला माझ्या आईवडिला मी त्यांची सेवा करतो तरी पण किती दिवस झालं तरी पुंडलिक आलाच नाही ये रे ये रे इकडे मला भेटायला मग पुंडलिकाने काय केलं अशी वीठ एक पाठीमागे टाकली मग जिथ टाकली तिथं जो विटेवर विठोबा उभा आहे तिथंच अजून सुद्धा युगे अठ्ठावीस विठोबा उभा आहे तिथे एवढी जर मंदिर छान छान आहेत शनी मंदिर आहे खूप म्हणजे भ तिकडे तैतीस कोटी देवांचं मंदिर पंढरपुरामध्ये एवढ सुंदर वाटत की नाही पंढरपुरात खरं खूपच छान गेलं कि कसा वेळ जात तो हेच कळत नाही
नाही नाही ही कहाणी माहित नाही अ गं तुला काय ते म्हणजे काय आहे ते अच्छा
पद्मावतीच माहितीय पद्मावती झाले ती पद्मावती कशी बालाजीची बायको ना त तेच तिथ ती रुसून आली होती रुसून आल्यावर तिथं जी आहे ती तिथंच आहे त
हम्म तेच ति कहाणी काही मित्र आहे पाच देवांचे
सांग तुला कहाणी माहिती का कसं आहे श्रीराम जेव्हा वनवासाला जाताना कनै तिथं आले होते तिथं पण मम्हणून पण एक ज वळ आहे अगदी तिथं मग तिथं आल्यावरती तर पद्मावतीकडे आली आणि पाणी पिलं आणि एक दे एक देवी होती ती मागं माग माग रामाच्या येत होती श्रीरामांच्या मागे आणि मग महागवळन पाणी पिताना श्री रामाने महागळून बघितलं तर ते म्हणजे माई तू इथं का आली ए ए माई तु का आली म्हणजे ते आई फक्त का आली एका देवीचे दोन देवींमध्ये रूपांतर झालं ए आई की कालेम आय आणि तू े दोन दिव्याचेच आहेत मुकवटे तिथून तिथून पुढं गेले की तिथे भुहनेश्वरीचा एक मंदिर आहे
ओके नक्की तिथे गेल्यावर
हो हो हो नक्कीच खूप छान आहे पंढरपूरातकाय काय बघण्या सारखं
हम्म हम्म
हम्म स काय म्हण बाकीकी आदमी खेळ आहे बारसचा वडा आहे आपला गो ढकड आहे तिथ रात्री बारा वाजता जरी तू गेलीस तथ तुला बटाटामध्ये आणि अस दूध मिळत त्याला दूध मिळून जातते कडाई मोठी उड ठेवलेली असते सोफाडा म्हणून तिथय ब ख वगैरे तथच त्हाला दू बारा वाजता जरी गेले तुम्ही ां अन्नपूणाची आपली आम फेमस आहे परत आपली भोजनाची पावभाजी फिलस आहे रगडाात एक नंबर मिळत. ि माा गार्डन म्हणचं गार्डन झालं तिथं त्या गार्डन समोर एकादागा खूप छान मित मस्त कुठच आम्ही इतकं फिरलो रगडा आम्ही पंढरूरशिवाय खुठं खाले नाही खूप छान असतं.
अच्छा तू म्हणतेस तर गेल्यावर खाऊन यावं.
न बारसकरचा वडा आमच्या लहानपणी तर मिळत होता आता पण मा पण खूप छानवा लागेल ख मईल
ओके.
तण